हॅलो. हॅलो.
हॅलो हा हा आता येला हो हो आला आता.
हे पाऊस पडतोय ना इकडे कदाचित त्याने नेटवर्क इश्यू थोडासा हे होत असेल.
हो येतोय आता क्लिअर येतोय.
मी नाशिकला असते ना इकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तो नेटव वर्कला थोडा प्रॉब्लेम झाला.
हा हा हा.
तुमच्या सोलापूरबद्दल थोडं तर माहित आहे तिकडची शेंगदाणा चटणी, शेंगदाणा पोळी प्रसिद्ध आहे.
हो हो हो हा. हा हो ना शेंगदाणा चटणी वगैरे तर सगळ्यांनाच आवडत तना काही जणांची ती फेवरेट असते.
काही त्यात् ते काय म्हणतात ना ज्वारीच्या ते फुलके आणि ते बाजरीच्या त्या पातळ याच्यासारख्या भाकऱ्या. पापडा सारक्या. ते दही टाकायचं आणि मस्त शेंगदाणा चटणी आणि ते असं चुरून खायचं. आणि तितती शेंगदाना पोळी तर खूप टेस्टी लागते.
हा हो ना.
कारण की तिकडे
म्हणजे येऊन गेलाय तो वाटत इकडं ना
हा ओळखीचे पण आहेत ते पण इकडे आले का ते घेऊन येत आणि पुढे कर्नाटकमध्ये सिस्टर आहेत ते सोलापूर मार्गेच येतात ना
हो हो हो हो
आता त्याच येतात
हा आणि सोला पूर जिल्हा कस ज्वारी जास्त पिकत ना तिथं
हा हा
आणि चादरी साठी प्रसिद्ध आहे सोलापूरची चादर ही सगळीकड ह प्रसिद्ध
चादर टॉवेल आणि स्वस्त पण भेटत लॉट आणला
हो स्वस्त पण भेटतात आणि इकडच्या भागाला कस संताची भूमी म्हणूनही ओळखलं जातं जवळ पंढरपूर अक्कलकोट आहे
अ आहे तुळजापूर पण आहे अजून कोणतं ते अ स्वामी समर्थाच कोणत होत गाणगापूर
गणगापूर आहे जवळच आहे त्याच्यामुळे मग इकड संताची भूमी म्हणून ओळखलं जातं इकडच्या भागाला ज जी
आणि आता एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला दिंडी चालली आहे नाही अजून मी नाही गेलीय पण आमचे जे आहेत फ्रेंड ते दरवर्षी न चुकता जातात म्हणजे ते चार दिवस
आपण जर करायच ठरवलं असेल
त्यांचं ते गणगापूर वगैरे ते सर्व एका याच्या टप्प्यात ते करूनच येतात
हो हो हे कस पंढरपूर म्हणलं की कसं आहे महाराष्ट्राच कुलदैवत आहे आणि ह्याला पंढरपूरला दक्षिण काशी म्हणून पण ओळखलं जातं ज्यांना तिकड काशीला वगैरे जाणं होत नाही ना तर मग इकड दक्षिण भागाला येतं ना दक्षिण सोलापूरच्या तिकडं तर मग ते दक्षिण काशी म्हणून ओळख जात पंढरपूर म्हणजे महिमा खूप खूप मोठा आहे हा
हा हा माझी आजी आणि माझे काकां ते यायचे अगोदर आत्ताची जनरेशन नाहीय
हा तस आता कस वाहतुकीची साधन वगैरे झालेत ना तुम्हाला पण याय लाग काही एवढं हे नाही पहिल्यासारखं की बसनी यायचं प्रवास वगैरे आता सगळ्यांकड फोर व्हीलर ते झाल्यात ना तुम्ही एखादा मुक्काम मैत्रिणीं कड वगैरे करून दोन दिवसात करून जाऊ शकता सगळं निवांत होत म्हणजे एक दिवसात म्हणल कस धावपळ होते ना काही काही ठिकाणी गर्दी असते ते आता समजा आपलं अक्कलकोटला स्वामी समर्थांचं मग तिथं खूप आहे सगळीकडे बघण्यासारखं वगैरे आणि गर्दी पण राहते ना जरा आ-अम्म दर्शनासाठी मग एका दिवसात थोडसं आपण म्हणजे एका दिवसाचा न्हाई प्लॅन करायचा म्हणजे दोन दिवसाचा केला तर हुन जातं एखादा का मैत्रिणीकडं वगैरे केला तर हुंन जातं.
हा तसं तर रिलेटिव पण आहेत म्हणजे तर येऊ शकतो पण ते कसं असतं आता थोडस आपलं मुलं ऐकत नाई. नाही आम्हाला देवस्थानाच्या ठिकाणी नको हं तो एक येेऊन जा.
हम्म पण आता हे प्रसिद्ध ठिकाण आहेत ना सगळे. हम्म परत सोलापूरला खरे दी वगैरे पण होईल थोडीशी स्वस्त पण आहेत ना चादरी टॉवेल वगैरे ते. हम्म.
काई डेव्हलप पण झालाय सोलापूर, मी आता मागे रिसेंटली आली होती ना
हा हा हा.
पुढे जाणं नाई झालं पण सोलापूरपर्यंत आली होती.
हो, सोलापूरमध्ये पण एक सिंध सिद्धेश्वराचं मंदिर ये महादेवाचं नदीच्या किनारी, नदीच्या काठावरच आहे असं, हो. आणि ऐतिहासिक ये ना किल्ला पण. हा, तिथं सिद्धेश् वर मंदिरामध्ये यात्रा भरते मोठी, आता श्रावण महिन्यामध्ये पण खूप मोठ हे असतं तिथं. म्हणजे यात्रेसारखंच अस त. अ-दर सोमवारी वगैरे खूपम गर्दी अस ते सिद्धेश्वर मंदिरामध्ये, हो.
हम्म हम्म हम्म हम्म.
या तुम्ही असं म्हणजे वेळ काढून थोडसं रिलेटिव्ह्ज, मै त्रिणी मैत्रिणी याय चं म्हणजे थोडसं. मुलांना कसं आता त्यांच्या त्यांच्या हेच्यामध्ये असतात ना. मग वेळ पण नसतो थोडासा.
आता मैत्रिणींचे पण कसंय काहीतरी इश्यू असतात, मग ग्रुप अस त निघणं होत नाही, आता फक्त या स्थानावर फक्त भेटणं होतं, तेवढं चहा पाण्यापुरता किंवा काहीतरी इकडचं मिसळ प्रसिद्ध ये तेवढं खाण्यापुरता एक दिवस काढतो आम्ही पण दूर जायचं म्हटलं का प्रत्येकीचे काहीतरी प्रॉब्लेम्सस.
हो ना आणि कसं मैत्रिणी जास्त म्हणलं की आज हिचं काहीतरी दोन चार दिवसानी तिचं काहीतरी असं राहतं ना थोडसं.
कोणाच्या घरात काय आणि कोणाच्या घरात काय. तेवढा फक्त आपण एक, एक दिवसाचा वेळ काढायचा दोन तीन तासाचा, हं भेटून घ्यायचं तेवढंच, किंवा म फोन त आहेच आपला.
हा.
अ-हं फोनवर बोलून घ्यायचं.
हा, ते इकडं परत उजनी धरण वगैरे पण आहे बघण्यासारखं भीमा नदीवर बांधलेलं आहे. माड्या जवळ आहे, माड्याला हा. हो इथं हिवाळ्यामध्ये ते नाही का पक्षी बघा फ्लेमिंगो, असं उंच-उंच अस ता जसा लांब एक. ते ते जास्त येतात हिवाळ्यामध्ये इथ इथं हो, फ्लेमिंगोच म्हणतात.
हा हा हा.
परत जवळपास आलात कधी तर अकलुजला पण एक मंदिर आहे अकलाई देवीचं आणि अकलूज ला किल्ला पण आहे, आता एवढं सगळं नाहीत कि थोड्या ह्याच्यात फिरणं होत, पण कधी असं चालत चालत असेल ज म्हणजे हो रस्त्यामध्ये तर म्हणजे तेवढंच, कारण सार सारखं सारखं येणं होत नाही ना असं लांब.
नाही. आणि कसंये, वेळ पण काढावा लागतो यासाठी थोडं ट्रिप प्लॅन करावी लागते, दोन चार जण, एक तर नातेवाईकांन पैकी किंवा फ्रेंड सर्कलपैकी तयार झालं, तर दोन फॅमिली जरी तयार झाली तर बरं वाटतं. हेच आपले चार डोके गेले का एवढं कंटाळा
हाआ.. अक्कलकोट, गाणगापूर हा एका दिवसात होत बघा ताई.
म आम्ही त्यांच्याच हाती पैसे पाठवून देतो दक्षिणा म्हणून कामा आम्हाला तिकडचा प्रसाद पण घेऊन या, ते कण दरवर्षी न चुकता त्यांच्या घरातली वारी असतेच ती
हा ते म्हणतात न हो ताई असं कुलदैवतेला कुलदेवतेच दर्शन एकदा घ्याव वगैरे अस वर्षातून जर की नाही वर्षातून येण झालं तरी मग असं कधी तरी आपलं
हा, ते त आहेच. आणि खर तर देवस्थानाला एकदा भेट देऊन आलेलं का मन प्रसन्न पण होतं.
आस.
थोडंसं प्लॅन
नाही होत.
स्वतःंची तर म्हणजे अ खूप तिथ अ दररोजच गर्दी असल्यासारखी असते. ते रविवारी वगैरे आणि गुरुवारी तर जास्त भाविक येतात. पण आता हे जॉबच्या निमित तानी वगैरे मग रविवारी येतात जास्त लोक
हा, माझ्या सिस्टरने तर मला म्हणजे तिकडचे डायरेक्ट फोटोच पाठवले होते. ती गेली होती ना तिकडे.
होय होय.
तिने तिकडचे फोटोज पाठवले होते मग घर बस
हा, हो की. कशात तरी समाधान मानायचं थोडस.
त्यांना ही जाण झाल त्यांची फॅमिली गेली होती तर तिने फोटो वगैरे पाठ आठवले दीदी बघ थोडा व्हिडिओ कॉल आला होय वाटतं तिथे ते पण केला होता त्यांनी. थोडस दर्श मूर्तीचं दर्शन झालं.
हा सोय झाली व्हिडिओ कॉल मळ तुम्हाला अजून छान वाट लास व्हिडओ कॉलमुळ तिथंच असल्यासारखं.
आता नाशिक मध्येच झालंय ना, ते कामाख्या मंदिर निफाड जवळ. अं निफाडपासून अठरा किलोमीटरला आहे. एका शेत तात रेडी झालाय. तिथे नवनाथचं पण आहे आणि नऊ देवींच पण आहे. आणि कामाख्याचं काहीतरी जुनं आहे असं थोडसं, तर आम्हालाही माहित नव्हत. तेवढे वर्ष आम्ही नाशिकमध्ये राहिलोय, तर कामाख्याच ते जुनच आहे. पण ते वरती त्यांनी तयार केलंय आता, न्यू.
हां.
तर गेलो होतो. खूप छान मंदिर बांधलंय त्यांनी.
होय.
असं. पण तिथे मध्ये आलाऊ नाहीये फोन वगैरे. म्हणजे फोटो काढायला बंदी तिथे तुम्ही बाहेर परिसरात काढू शकता, पण मंदिरात नाही काढायचं.
बऱ्याच मंदिरामध्ये असतं ना तसं.
हा तर त्याच्यामुळे. नाही. इथे नाशिकला पण कालिका मंदिर फेमस आहे वगैरे, पण तिथे फोटो विडिओ काढणं आलाऊ आहे.
जवळपास जात असाल ना, तिथं थोडसं.
नाही नाशिकला मंदिर भरपूर आहे. नाशिक एक तीर्थस्थान म्हणूनच आहे.
हो हो, आम्ही इकडून ट्रिपला वगैरे येतो ना असं. त्र्यंबकेश रला म इकड पंचव टी वगैरे, तिथं पण बघण्यासारखं आहे ना ते काळाराम मंदिर ते.
हो, आता तर खूप झाले आहेत मंदिर. आता त्र्यंबकेश्वर रोड ला एक प्रेम मंदिर झालंय. कृष्णाच आहे वाटतं, इस्कॉन टेम्पल आहे परत एक छान काहीतरी रामाचं मंदिर झालंय मोठं.
तुम्हाली नाशिकमध्येच भरपूर आहे. बघा
खूप आहे पण काही नाही. लवकर जाणच होत नाही. हे तर कामाख्याच आता आमच्या मामींनी काढलं म्हणून जाऊन थोडसं बघून आलं होतो. आ ठरा किलोमीटर मध्ये आहे म्हणे, मग त्यांची फॅमिली, आमची फॅमिली असं पावसाळ्यात छान वाटतं बॉ बाहेर आहे चला फिरून येऊ.
निसर्गरम्य वातावरण आहे ना तिकडचं डोंगर, दऱ्या नाशिक च. हा ठीक आहे ताई आपण आपण काय करू, अं दुसरा कॉल कंटिन्यू करू.
हो हो.
हो हो, चालेल चालेल. हो हो.